हॅलो ताई नमस्कार
नमस्कार येतोय ताई आवाज
हो आवाज येतोय मला
हा कशा आहात आम्ही मजेत हेत आत्ताच क्लास म गेली होती पार्लरचा क्लास लावलेला आहे क्लास वरून आता चालले घरी
अच्छा अरे वा! छान पार्लरचा क्लास करताय.
हो हो
अरे वा चांगलं चांगलं हाय. छान छान तुमच्याकडे पाऊस आला की नाही?
आमच्याकडे आज आगमन झालं नाही पावसाचं थोडं थोडं.
अरे वा! छान चांगलं आहे आमच्याकडे. काल झाला, चांगलाच झाला आणि जोरात.
अरे वा कुठल्या भागात पाऊस झाला तर?
आमच्या इकडे अ ह्या आपल्या पुण्या साईट महाराष्ट्रात चांगलाच.
अच्छा अच्छा
अच्छा
सगळीकडे थोडा थोडा अच बरच
हो तुमचा आवाज ना थोडा कमी येतो ताई.
आ आता येतोय का? चालेल म्हणलं नाशिक मध्ये पण आज पाऊस. हा एक वेगळाच अनुभव येतो नाइ का पहिल्या पावसाचा हो.
हो आता शेतकरी लोकांनाय. शेतकरी लोकांनाही आता जरा बरं वाटलं असेल पाऊस आल्यामुळ.
सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना. पण आ आसपण आपण शेतकऱ्यांना. त्यात पावसाची गरज आहे पण मग आपण जरी सिटीमध्ये राहत असलो आपल्याला आपल्याला. आडी दिवसाचे लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण त्या पाटात मोटरचे तिथे आपल्याला पाणी होते नाही का?
हो बरोबर. आमच्या इकडे सोसायटीत पाण्याचा इतका प. प्रॉब्लेम झाल्याला हाय आता पाऊस पडल्यामुळे आता जरा बरं वाटतय की जरा तो पाऊ पाण्याचा प्रॉब्लेम मिटेल.
मला काय वाटलं माहिती का आमच्या सोसायटीत लय पाण्याचा प्रॉब्लेम
बरोबर
नाही तुमच्याकडे अ. तुमच्याकडे कोणतं पाणी अ म्हणजे किती दिवसानंतर पाणी येतं साधारण.
आमच्या इकडे सध्या पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे काय ऐ टँकरने पाणी इ पुरवलं जातं टँकरने पूर्ण सोसायटीला पू पाणी येत. त्याच्या मुळे आता जस टँकर कमी आ. आपल्या कडे तर मग एक दिवसाआड पाणी येत त्याच्यामुळे. आता पाणी भरून ठेवायला लागतय आम्हाला. आणि पहिले आता मध्ये तर थोड उन्हाळ्याच्या आधी तरी दोन वेळेला पाणी यायचं दिवसाला दोन दोन तास तरी सोडायची. आता तर उन्हाळा झाल्यापासून तर दिवसात ना एकदाच पाणी येतो. ते पण म्हणजे काही टाईम नसतो जायचा येतो टाईमला पण मग जायचा टाइम काहीच नाही कधी पंधरा मिनिटच येतो कधी एक तास येतो
ह
आणि आता आ टँकर कमी झाल्यामुळे कमी येतात त्याच्यामुळे दोन दोन दिवस पाणी येत नाही आता दोन दोन दिवस घ्यावं लागतंय त्याच्यामुळे आता काय भरून ठेवायला लागते बरेच पाणी स्टोअर करावं लागतो आम्हाला ता थोड थोडा प्रॉब्लेम व्हायला लागलाय कारण सकाळी कस आता शाळा सुरू झाल्या त्याच्यामुळे आता सकाळी ऑफिस शाळेची गर्दी मुला सगळे कामही आपले सकाळचे असतात बायकांचे आता खूप प्रॉब्लेम व्हायला लागला दोन दिवस पाणी नस त्यामुळे आ हो मिस्टर ऑफिसला जातात खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आता आता पाणी नसल्यामुळे कसं आजकालच्या मुलांना पाणी नाही तर म्हणजे त्यांना सर्वा्हाइव्ह करणं खूप प्रॉब्लेम एक त्यांना आता माहितच नाही असं की कमी पाण्यात कसं जगायचं तर एका प्रकारे चांगलं पण हो की मुलांना सवय लागतात की कमी पाण्यामध्ये कसं मॅनेज करायचं पाणी कसं जपून परा हे त्यांना आता कळत आहे आतापर्यंत कस पाणी चोवीस तास असल्यामुळे मुलांना काही कळत नाही मुलं काय चालू ठेवतात काही लोक आहेत ज्यांना वाटत अरे पाणी भरपूर आहे तर खूप मिसयूज करतात पाण्याच खूप पाणी वा वा वाया घालवतात त्याच्यामुळे आता हे एक चांगलं झालंय
ह
तही तुमचा आवाज खूप कमी येतोय हा थोड हा मोबाईल जवळ ठेवा
हा हा हा हा नाही म्हटलं आता नेमकं कस आहे माहिती पयटण घयच म्हणजे आता झाडे झाडांची तोडणी वगैरे सगळी झालेली त्याच्यामुळे असं अ उष्णता निर्माण होऊ किंवा समुद्रात उष्णता बाष्ीभवन होण्यासाठी जागा कुठेच राहिली त्याच्यामुळे पावसाच तर ख त्यामुळे हे होतय आपण म्हणजे आप पानमुळेच नाही झालं नाही का
हा तेच ना तेच झाड कमी होत चाललेत त्याच्यामुळे पाणीचा पुरवठाही कमी होत चाललाय पा पाणी पाऊस झारला तरी पाणी थांबत नाही पूर्ण वाहून जात माती वाहून जाते आणि ब्लॉकेजचाही प्रॉब्लेम व्हायला लागला सगळीकडे पाणी साचायला लागलंय पावसाचं कारण प्रॉपर त्याच अ मॅनेजमेंट नाही केलंय ना पावसाचं पाणी कसं व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे रेन हार्वेस्टिंग वगैरे असे प्रकल्प सुरू केले पाहिजे जास्तीत जास्त आता काही म्हणजे कमी फार क्वचित लोक करतात सगळेच करतात असं नाही स सोसायटीना पुढाकार घेऊन असं केलं पाहिजे तर ते रेन हार्वेस्टिंग पाण्याचा कस युज केला पाहिजे व्यवस्थित
अरे मॅडम आहो आमच्या सोसायटी इशू मॅनेजमेंट केला ना जो मॅनेजमेंट करते करतील ना ह त्याच्यावर कनी त्याच्यावरती पुढाकार करपण नाहीत नाही का एवढं
हम् बरोबर
ते आपण असं कोणीच नाही जो करेल ना उलट त्याच्याशी म्हणजे बघ उलाटायच नि हो होता नाही तर अ हा असं करतो त्याच्या ह
हो मुलांनाही म्हणजे सोसायट्यांमध्ये वगैरे असं बाहेर ना प्रकल्प थोडं वर्कशॉप घ्यायला पाहिजे मुलानसाठी पण कि कस पाणी वापरावं कमीत कमी
ह
पाण्यात कस सर्वाइव केलं पाहिजे कारण त्याच्यावरच आता या मुलांच भविष्य त्याच्यावरच निर्भर आहे
हो आता आताच्या पिढीला म्हणजे पाणी त्यांना असं आहे कि खूप पाण्याचा यूज करत नाही का अती वापर म्हण वापरत
अति वापर बरोबर
बरेत पाण्याचा अति वापर असल्यामुळे पण पाणी आपल्याला टिकत नाही एक तर पाणी पण जास्त येत नाही
हा तेच ना आता नद्यांमध्ये वगैरे सुद्धा कचरा वगैरे टाकल्यामुळे इतक नदी आटायला लागली आहे की नदीत सुद्धा पाणी येत नाही
आणि खूपसख त भट असत
हो आता म्हणजे कालच आम्ही असा एक व्हिडिओ बघितला की चला पहिला पाऊस आला तर आपल्याला छान वाटेल पण तो व्हिडिओ बघितल्यावर बघितला की नदी अक्षरशः कचरा वाहत आहे नदीमध्ये इतका कचरा प्लास्टिक इतकं म्हणजे घाण होत ते नदीच पाणी म्हणजे कस शुद्ध असत पण ते नदीचं पाण इतकं खराब खूप खराब पाणी एकदम
पहिले म्हणजे आपल्याला आज हाऊस आहे तर चला त्याच्या वरती मौज मज्जा करायची का त्याच्या मुळे ते करत
हाना इतक कचरा होता म्हणजे म्हणजे अक्षशा म्हणजे स्वतःलाच मला असं वाटत की अरे खरच आपण आपण लोकच किती कचरा करतोय आणि म्हणजे पाणी आहे त्याला किती अशुद्ध करतोय नदी नाही तर नदीचं पाणी म्हटलं तर किती शुद्ध एकदम प्युअर म्हणतो आपण कि आपण नुसतं साधं हात घालून नदीचं पाणी पिऊ शकतो पण आता तसं राहिलच नाहीये कि इतकं शुद्ध पाणी आहे कि आपण पाणी पिवु असं नॅचरल पाणी प्यायला मिळेल नाहीच
नाही स आता जवळ तुमहीयालीच र
हो
बाई म्हणजे खूप प्रमाणात चांगलं पाणी मिळत
काहीच नाही तर फक्त घरातलंच पाणी शुद्ध आहे असं वाटतय बाहेर पाणी नाहीच त्याच्यासाठी सोसायटीनी ना आता रेन हार्वेस्टिंग वगैरे अ च प्रकल्प सुरू केला पाहिजे झाड सगळ्यांनी मिळून झाडं लावली पाहिजेत नाही तर पुढे भविष्यात मुलांना इतका त्रास होणार की ऑक्सिजनही व्यवस्थित चांगलं मिळणार नाही पाण्याचाही प्रॉब्लेम होणार म्हणजे अक्षरशः या भविष्यात मुलांना तर पाणी विकत घेऊन प्यावं लागत जाई
आता सुद्धा ही तेच परिस्थिती तशीच झालेली आहे शुद्ध पाणी मिळत नाही लोक बाहेरून बॉटल भरून भरून आणतात तरी ठीक आहे आता तरी थोडस आहे पण ह्या मुलांना तर पुढे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होणार जर असाच पाणी वाया घालत राहिल्या त्याच्यामुळे आता तेच सगळ्यांनी मिळून काहीतरी अ योजना केल्या पाहिजे याद्
हो बरोबर पाण्यासाठी काय तर केलं
आला नाही तर पाणी पावसाचं पाणी म्हटलं की किती छान आधी वाटायचं
हो
ह बरोवा चला तुमच्याशी बोलून छान वाटलं बाय थँंक यू
धन्यवाद धन्यवाद